हम्म, झाले काम?
चालू आहे स्वयंपाक करत आहे.
कापडे घाल्ले का ग मग पाहिग्या. आता काय जेवायची?
हो कपडे भिजू घातलेत. अ म्हटले भिजू देते तोपर्यंत स्वयंपाकात म्हटलं. च भात करत आहे आण.
हम्म हम्म सांगा.
हम् फोडणीचा भात करत आहे.
हां.
अम तुम्हाले लागलं तर मग पोळी गिळी काही भाजी करून घेईल म्हटलं. बेसन नाहीेत पोळी. हम्म.
भात नाही ग पोळी भाजी करश ना आता.
पोळी भाजीच करणार होती. मग ते भाजीले काही नव्हतं ना मंग आता वांगेच आहेत फक्त हा म्हणून. फोडणीचा भात करून घेते मग कपडे धुते. भांडी बी घासाची आहेत अजून.
हम्म हम बाली ताईचा आलता फोन.
हा.
बोललो मग तिले दिलं विचारलं देह अस तसं होते का तिच्या म्हणे होते मग नंतर मग.
हा.
ते कसा आहे शनी् हम्म.
हम्म. ते तुमचं झालं पटकन ते तरी बरं झालं अ ह.
हम्म नाही ते का. झा मग आता त्यासोबत कॉन्टॅक्ट झाल्यावर मग त्या. झालं पाहिजे ना असं फुले त्याने ते दोघातच केलं.
हा.
दोघात त्या.
हा.
ते बोलू ते नको विषय
हम्म.
काय म्हणजे मग ते विचारलं त अमरावतीच काय आहे त उद्या घासायचं.
हम्म नाही कॅन्सल केला हे न ते नाही जायच म्हणे.
कॅनसल केला.
हम्म.
ए ए काय करते बहीण तिचावाला. नंबर सेवाय तुज्या पासून तेच आहेय का ते.
हो तेच आहे.
हम्म.
हम्म ते चाल म्हणते पण पैसे लागते म्हण ते.
ते चाल म्हणते.
हा तर पैसे लागते म्हणते ना तेच बाई मग.
जे निऊन राहिली ते हा हम ते पहिले का. नाही पहिले काही तिन सांगितलं नव्हतं तर म्या हो म्हणलं होत म्हलं माझ माझी मि तर मी येते म्हटलं तर बरं मणे ठीक आहे म्हणे जाऊ म्हणे मग आता म्हणे पैसे लागते म्हणे आठ आठशे रुपये लागते म्हणे एका जणाले.
दे एवढदायले न बघत
हम्म पहिले म्हणे पाचशे पाचशे रुपये लागते म्हणे.
हो ना अमरावतीला गेल असतं तर माझ कामा झाले असतेत
हम् हम् जाऊ द्या ना जाऊ एखांद्या वेळ
काय करून आता हिले बी मॅडम ले विचारा लाग हिच्या देवीकाच्या
हमम
ते ते स्कॉलरशिपची काय फि घेता काय माही
हम् नुच शाळगम
विचार आता विचारायला नाही बोलत ना ते गायड आणल्यावर मग बोलताय त्याच्या
हम्म नाही मग अजून काही टाानसाल मग तिला विचारसाल मग काही फायदा होईल का?
हा
तर त्याच्यापेक्षा आधीच विचारून घ्यायचं तिला.
नाही ते तो विचारतो नाले जोते आज शनिवार आहे. जरा वारा आहे मग नंतर बोलता येत
हम् तो उद्या जाणार नाही का मग देवीका ट्युशनले?
हम्
ट्युशन ला जाणार नाही का उद्या रविवार का?
पायदून जायले विचारून ट्युशन घेते का नाही घेते तर हम? हम्म सात तर वाजले
हो तुम्ही कुठं आहे मग?
सात मजला वाजली
हो सात वाजली
हम्
टाइम झाले टाईम लागते का म तस टाईम जाते हम्मम् बर हम्म
तो आधी इकडे आलो मी चौकात म गाडी तिकडे उभी केलेली आहे जीजीमाता चौकात
हो
आलू आता पैदल पैदलाेत तरीून घली चाल म्हणत पैदा
हम्म पलेच तर अर आहे तिला पैदल झाला ते
हा. अरे रे तेच बॅग घेते ते कमी बी नाही करत काही कमी नाही करत म्हटलं ते ते यातले काही पुस्तक नाही काही नाही.
हा
हम्म ते भारी जा भारी बॅग घ हम्म आला दिला पूसत ते आता किले ते वेगळे बॅग दिलेली आहे पण ते आता ते डायरेक्ट शाळेत शाळेतून तिथं बोलावू राहिली ना ट्युशनले
हम्म
त्या नावन नाही जरा अस
हो ना नाही तर पहिले दोन होत्या तिले बॅगा
चक्कर वाचू राहिली पण तरी बी तिले पाहासाठी याच लागू राहिला ना
हो चक्कर वाचू राहिली पण पायासाठीच अस ला त्याच्यापेक्ष त्याच्यापेक्ष नऊन लऊनच सोडत जा मग
नाही, नाही जरा की डेरी त्याच्या पोरीची पैदलची व्यक्तीची म्हणून ते मांगा, मांग बर आहे भ तरर डेअरंग आली पाहिजे ना ह आता तू कामावर जात पाहिजे ते कामाच आताे शनिवार आहे
हम्म
सोमवारी तर मंगळवारी तिकडे जाला ग
हो ना ते मंगळवारी आठ वाजताच येते म्हणे आठ साडेआठ वाजता
मंगळवारी जाच लागते सकाळी
हो ना मग मी इकडे सांगून दिल ना सांगून दिल ना मग इकडे
पैसे घ्यायला का ना कामाचे अर्गेत
हो, हो अर्धे दिल कापुन
हाव पाचशे रुपये कापतो म्हणाली
पाहि तो आता किती कापते द कारण किती मगछ कापले नाही ना
पाचशेच कापण म्हणा बावा आता कामणी का म्ह घ देणं घेणं कला
हो नच
म आ
हम्य तिले म्हणतो म्हटल किं बा पाचशेच कापा म्हणून सध्याचे
हम्म
हम्म
तच कपाल लावा ते काम होऊन जाचे ना मग कसा आता पुढच्या पाच, पाच आता प पाचशे पंधराशे राहिले ना
हो
शे रुप कापले की य तेस किती हजारला आहे ते मग
हो हजार लाते अ हाव अ पुन्हाईला द्याय लागते ना पैसे दे म्हणे ना थोडेसे तरी द जू म्हणे पाच आक्षे रुपये जमा कर म्हणे का दरवाली क्लास चालू आहेेत
ते बुधवारी पाह ना आता पैसे आले की मंगळवारी तिथं जालाग बुधवारी बी सकाळी मग
हम्म, हम्म
हम्म
म्हणा लागेल मग
हम्म, हम्म
हो..
बोलतायतीलन तिच्यासोबत
हाव ना
ज हम् हे मंत हे मंतयताय ते
हो
काय गे
हम्म म्हणते तिला मग हो थांब मग दोन तीन दिवस म्हणतात एवढे दिवस थांबलेत.
हा दोन दिवस
ह मग दोनच दिवस
हम्म
हा त म्हटलं तर हप्ता भेटला की हफ त्याच्या हप्त्या एका हप्त्याला देत जाईल म्हटलं एक हप्ता ता सोडून दुसऱ्या हप्त्याले
हम्म हम्
हो हो म्हणे
पाच पाचशे रुपये म्हणे का ग ते
होय.. पाच पैसे जमा करायला लागेल ना तीन हजार रुपये
हम् हम
हम्म हम्म
मग अडीच हजार म्हटले तर काय म्हणा
नाही ते अडीच हजार कसेन हचे पाचशे रुपये म्हणजे शिकवायचे घेऊ लागली ते. आणि ते अडीच हजार तिन तिकडे पाठवले ते सामानासाठी सामान आणायला येत तेवढ्याच नाही
एवढ्या पैशाच नाही होतते मा
काय याच्यापेक्षा जास्त होतेस सामान ते.
नाही..
हो नाही मा अगतेन मशीन आ ते मशीन भटे हिच्या जवळ आहे ना राजेश्वरी जवळ हम्म पण ते अमरावतीहून नाही येथूनच हम्म ज इथूनच आणलेलं ना तिचे मैतरीन
कार जो
हो ते मैत्रीण नाही ना ते तिच्या इथ चालू आहे ना हे कंपनीकडून म्हणजे काहीतरी डिस्काउंट काय असेल जे काही असेल ते.
हम्म
हा तर मग अडीच हजार तिनं तिकडे पाठवले आणि पाचशे तिला ठेवले शिकवायसाठी. मला ते शिकून राहिल तिचा फायदा नाही करल का ती. हो राजेश्वरीने सगळे दिले त्या वरच्या पोरीने दिले सगळे.
हो..
हा फक्त मीच राहिली आता ते आपलं हे आहे चांगलं बोलतो वगैरे आपण मी नेहमी येतो जातो तिच्या दार समोरून म्हणून ते म्हणे तू दे जा म्हणे मग नंतर
हम्म
हम्म म्हणून ठेवले तिन माझे फक्त
हा गाडी तिकड होते काय? हम्म घेतला येले ट्यूशन ला आलो
हम्म
हम्
बरं..
तर चना आहे काय गाडी तिकडे ठेवली होती मी उभी.
हम्म.
हो पैदल पैदल पैदल लालेसते नाही भेटत जास्त. सगळी काम अस गडी गाडी
हम्म फिराले उठतो उठतो करताना उठत काही नाही.
हो ना हुता आन
हम्म रोज म्हणता उठतो उठतो आता मी महिनाभर घरी तुम्हाला म्हणल होत चला चला तर तेव्हाही नाही झालं.
हा उठत उठत गेलं तरी होत पाणी हे उना उन ज ना जम नाही ना जास्त ऊन
हो तस थोडंस चालल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवायही फळ थोडी भेटत असते.
मग कामात असत किती आहे टोले पाहिले का हातोडी छणी मारा पैसे भेटते कमी काम आहे जास्त. ह.
आता कराय चला लागतेच ना आपल्याले.
पराज लागत.
हम्म.
हिला नाय
हम्म आज पोरगी आहे उद्या पुढे जाऊन पोरग असलं तर त्याला काही ठेवाव लागेल जमा करून.
ळा लोक आहे. हम्म.
हम्म इथं पहिलंच घरदार नाही राहिले भाड्याचं घर. इकडे जा तिकडे जा फिरायला लागते नुसतं.
अजून एक कडक लागणार आहे.
हम्म घर असलं तर काही नाही वाटत.
जीवन ढगा लागते जस असल तर हो ना आता ते मंगळवार तर काय विषय आहे बरोबर तिथे ऍडजस्ट करून घेतो सोमवारी देते ना पैसे?
अ आता मंगळवारी झाल्यावर बुधवारी दिल ना ते?
नाही नाही नाही पकड ना
आ?
ते नाही नाव
हा.
हे म्हटलं तुझ्या कामाचे पैसे कळले
हा ते रविवारी दिल ना.
हम्म हेच विचारून राहिलो.
हो रविवारी देत असते.
पित दे त्याला दे ग मनाला मारतेस का
हा.
हम् कसं आहे मला माय भागते मला इकडे
हम्म.
कानाच.